हॅलो, हा नम
नमस्कार नमस्कार ते आवाज येतोय?
काय,
आवाज येतोय माझा?
हो, येतोय ना तुम्हाला येतोय का?
हा हा आता येतोय व्यवस्थित
आवाज ठीक का म
हा येतोय मला आता व्यवस्थित हा हा येतोय येतो ते मला आता व्यवस्थित येतोय
बोला ना काय करताय
काय नाही आताच काय नाही आत्ताच काम आवरले सगळे मुलगी गेली ते ह्याला शाळेला गेली आता बाकीची जी काम हळूहळू चालले दिवसभराचे
नमचं कायत मुंगला शाळ तुला शाळेत घेऊन आली मग रात्री लगेच एके बसत थोडा वेळ बसाय जाता आणि शाळा ल्या घिऊ जायच
हा अजून बसत नाही का शाळेत
नाही ना बसत अजून रडते बाहेर बसते पण ते एक तुला ठेवून हा
हा ते थोडस वय लागेपर्यंत अजून
हा सवय लागूपर्यंत रडलच न
हा आणि थोडा शाळेचे सगळे ओळखी कीचे होईपर्यंत तोंड ओळख होईपर्यंत
हा आता नवीनच सगळे ना त्यामुळ तिला ओळखीचं होपर्यंत
हा नाही आमचे पण पहिले पहिले पंधरा दिवस रडली आमची पण मुलगी माझी थां-मी पण थांबत होते बाहेर शाळेत हा थांबत होते बाहेर शाळेच्या हा ते कसे ते रडत असतात पण ते मॅडम जातात ओढून घेऊन त्यांना
पण आता त्यांना पण ते रडणारच आहे असं वाटतं ना कधीतरी आपण कायम थांबलो तरी तिथं कधीतरी रडणार
रडणाऱ्याची कधीतरी तर सवय लागलीच पाहिजे
हम्म एकदा शाळेत जायला लागल्याव काय मित्र मैत्रिणी झाल्यावर मग घरी नको रायला म्हणते
हा नाही एकदा त्यांना एकदा माहित झालं ना आपल्याला जाणच आहे पर्याय यच नाही दुसरा मग ते बरोबर त्या वेळेला जातात की नाही आप आपल्याला जावंच लागणारय आता इथ
दररोज म्हणती मग आज नाही जाणार आज नको ना शाळेत आई प्लीज आज नको ना शाळेत
ते ते शाळेचा टाइम झाला की त्यांना हं.. शाळेचा टाइम जस जस व्हायला लागतं कि तस तस त्यांना असं वाटतं की की आता आज नको
तिलाून गेले ना काल म
हा हा
हम्म
हाला
च
मग ते लक्ष देत असेल बाहेर तुम्ही हाय का बसलेले का
उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे गेलता मग तुम्ही
मी अ.. मी गेले होते फिरायला तिकडे शिर्डीला गेले होते तिकडं अम हा साईबाबांच्या दर्शनाला गेलो होतो म्हणजे फॅमिली ट्रिपच होती घरचे होते सगळे म्हंजे दीर जाऊ बाकीची फॅमिली सगळे मिळून गेलो होतो तिकडे तरी खूपअ लांब पडतं आमच्या इकडनं पण हा त कायना आता इकडनं काय केलं आम्ही हेच केली होती क छोटी बसच केली होती पंधरा सोळा जण होतो आम्ही मग एक बस केली होती सात आठ तास लागले तरी आठ तास लागले जायला हा प तिथे आम्ही नेमकी गेलो होते शन हा सात आठ तास लागतात रस्ता पण खराबे जरा त्यामुळे पोहचेपर्यंत आणि कशी लहान पोरंपण होते सोबत म थोडं थांब बत हे करत
हम्
थांबत थांबत जरा गाडी गाव जाव लागते ना लहान लहान पोरं होती सोबत
अ
मध्ये हा म तिथं काय तिथं गेल्यावरती आम्ही नेमकी गेलो होतो शनिवारी मते
ब्लो